हॅलो. हा ताई काय करताय. हा आता. येतोय आवाज.
जेवण करतया.
एवढ्या लवकर.
अस. आमच्या ते हजून. काही झालं नाही अजून तर जेवणच नाही बनवलंय.
हा.
जेवणच नाही बनवले.
का बण.
आता बणव ना.
कहीत जणांना कॉल केला तुम्ही.
तुम्हाला केलं रंजनातााईंना केलं अजून दोन तीन जणांना पण लागत नाही होत पण आज केलं तर आता लागतय काल मेसेज केला होता. ग्रुपलाम् मग आज ला. आहे फन. आवाज तरी आला नाही, त रिंग रिंग सुद्धा नाही जात होते, आणि डायरेक्ट कृषी केलं दाखवलं. आताना. मला वाटलं की त्या दिवशी सारखंच होणार. लागणार नाही असं काल.
नाही ना तस दाखवतं, ना रिंग नाही जात ना.
असं का.
हम्म.
मला वाटलं की रिंग जात असेल असं.
किती कॉल केला होता तुम्ही काही पण नाही झाला तुमच अजून.
त ना. दोन तीन जणांना आपण ते सांगत होते की आम्ही बाहेर ए असं काम करतो. तय असन.
हम्म पुर करा लागतय दहा मिनटं पूर्ण करावे लागतील का.
हा ना दहा मिनिटं पूर्ण कराव, लाग ती म्हणून तर बोलतोय आप.
हम्म काय नाही बाहेर जात होतो. आणि मिटींग आहे नंदुरबारला.
का.
हा.
हम्म. तसं काही नाही, फिरून या. च मस्त पैकी काय जेवण बनवला.
आ.
काय जेवण बनवलं.
हा मुगची डाळ.
मुंगची डाळ चपाती.
लाकडी हम्म
तरी चालत, बाकी घरचे काय करताये.
काय नाही घरीच जा.
घरीच आहे का?
हम्म
हम्म
चालू ठेवा दहा मिनिट होऊ द्या.
हो चालेल.
तर त्यांना लावाय च
हा लावेल ना
हो केस काय
हम्म
मी नंतर लावणार का तू
हो चालेल ना हा
चालेल मग ठेवू का?
हा
हा